अगं हे बघ की आले की, तिकडे जावा की आत जावा की. अग बाई अजून जा की तिकडे तूच जा भाईर आत, मी राहतो इथ एक खुर्ची देरे जरा मला बसतो. दादा काय महनालाय बघ हॅलो. हॅलो हॅलो हा बोलकाय जेवलीस का जेवलो.
आणि आणि काय मग बरं आहे. सगळं ह तब्येत सगळं आय बर.
हाय हा हं हं.
आणि काय.
काय नाही बघ
ह्अ
काय करालायसं?
काय नाही बसलोय बोल दादा हा.
हा यानं माडती दादा
हा खुईदन वाई निवांत
ह् हा हा मटनां
आं म यानलो म्हणजे औश तुंबई न निवास
म तब्येत यानंततय
तब्येत नंत दितं
काय काय बरं आहे काय कांदे जेवण
तू काय जेवलोय रे जेवलोय जेवलोय तुझं जेवलोय कि तू
हाह
दहा वेळा
दहा वेळा
ह् ह् ह् व्हंय अणी काय अदू कुठं गेलाय रे अदू दिसना.
अदू कडं देतो थांबा बोल कि काय वाट ह् हॅलो
ह् काय
काय गे बसलोय इथं ह् हाय नाही अजून तू पिंल्ली बोलतीया बघ कट करू नको
हॅलो हा का
काय नाही.
आणि काय काय शाळा काय म्हणतय.
खाय क.
बर आहेस.
हा हयेतो.
हा शाळेत काय शिकवल आज
माहत नाही गोडडे खेळाय चुकुलीत.
असं कसं नीट बोलायचं ग नीट बोलायचं.
त चाग म... ां
आणि काय बाळ.
ता
हा हॅलो. काय करायलस.
काय नाही बस तुम्ही काय करताय हा ह ठेवला.
जेवलो बघ शाळा गेल तेचा...
ग्या तो गे तुम्ही.
काय सुिकवलं ग.
काय नाही अ... हे शिकवले त अ पावचू प्राणी... ते शाही बोलणार आहे बघा. हॅलो.
हॅलो काय करालस.
काय नाही या... अरे काल पाहिलं. हि... लाग...
ह शाळेला गेल तेस
गेलतो कि आहे.
हा हा. आणि काय
काय नाही या हो अ कट करा हॅलो काय करायलीस हॅलो यान वाढती हम् बाबांच्याकडे देतो बाबांच्याकडे देतो
दे दे
हॅलो आता चार मिनट झाले
ह
आणि काय काय नाही काय मारसघ बोलाता काय मग नाही तेच फोन लावलोय. थांबा अतिकड थांब हा थांब. हॅलो हम झोपलोय झुणका करायच.
आ हा...
शिकरण केले की काय मी तसं बोलायचं नाहीस. काय?
चालतंय हे लवकर आवर बाई हे होतंय. हा हा. आणि काय?
काय नाही.
हा. तेच हे काय सांगाल तो त स्वातीच काय हो? फार आ
होय ते चार चार चुकीचा आहेच चार चाकी आले की नाही? आता आलेय सगळ्यासनी हा फोन ते करायला येतंय नी.
हा हा.
हम्म.
आणि काय?
का? काय बोलणाराइस? हॅलो. हे मॅगी कसं करायचं?
मॅगी होय मॅगी काय पाणी ठेवायचं आदन. आणि पाणी उकळी आले कि पाण्यात नाहीतरी मॅगी व ताईचं त्याच्यात ते मसालेपुडी टाकायचं आणि त्याला जर शिजवायच तर आणि मग काय?
हा हा
हम आणि काय बाळ अभ्यास झाला तुझा..
चहा कसा बनतोय?
चहा अभ्यास अगं चहाचं सोड मला मी तुला काय विचारालोय तुझा अभ्यास झाला काय?
हा झालं झालं
आ...
हॅलो.
हा हॅलो हॅलो. काय नाही बघ बसलोय.
खा की हॅलो भाजी चलायचं
हॅलो भाजी व्हय वांग करत्यात. काय विचार मोठ वांगी असलं तर जरा लांबड चिरून कर म्हणाव.
हॅलो.
अ हा हॅलो.
हा झुणका कर.
हा. झुणका. करूया जरा घट्टच का करूया काय काय?
हम्म.
काय पातळ घट्ट कर जरासं.
अच्छा.
काम मी करतो पाहिजे असल तर तू हे कर बोल मी देतो बघ आर्यनकडं . नाहीतर निखिलकडे देतो.
द का अांधालावालूय
पांंतलाले हा.. हा.. असं ते ते तू ह्याला काय करायचं? विचारायला पाहिजे ग..
हो..... आज कुठला वार हाय? गुरुवार.
शे.. वयाच.. खीर.. शेवयाच खीर सांगितलंस?
हूं
बॅटरी तू जरा बोलतोस? ब.. हा.. तुला ये तू बोलणार का? हॅलो...
हूं.
हा.. हा.. बोल. की... नुसता हॅलो.. हॅलो.. हा.. हा.. तस कस का हे करायला पाहिजे. हाय, तो काय मोबाईल घेऊन बसलाय.
बोला मनाव कि ते दहा मिनिट होयला नको होय.
हॅलो..
हम्म.
ह करतोयस का काय मग, कर मी बोलत बसतोय हित.
हा.
जनी का.
तिने गायब. विचारता नस शेवाळच उप्पीट पाहिजे काय? अं शेवाळेचं खीर.
भजे ग.
दहा मिनटं.
काय पाहिजे म्हण.
शेवाय. खीर करू का विचारा?
खीर.
हम्म.
ते मग कर की जरा तुपात भाजून.
विचाराय की त्यांनास नी करतो मग.
ए बाबाला विचार सो.. शेवायचं खीर पाहिजे का? हा ह आनी का.
कान. कांदा चिरालोय मग झुनग जरा करत. कणी.
हम्म उपीट नाही तर पोहे पाहिजे काय विचार.
हम्म.
एट एट हर्षार मााताडूद इर्ती तिित्र मेला....
दहा मिनट.
हा हा त्याशिवाय ठेवायच नाही होय.
हम्म आठ मिनट झालंच.
आ...
आठ मिनट झालेच.
हा हा शेवायाचं खीर पाहिजे म्हण ग.
हा हा ते भाजून करतो की मी.
हम्म ये बये अरिहंत अरिहंत मी काय विचारल तुला...
हम्म. हम्म ह् हम्म. ते बॅरल मध्येच आहेत ना शेवया
होय वय...
हा.
त्याच्यातच आहे बघ स्टील च्या डब्यात
ते हे पण आहेत की मगस बी हे ते आपलं काय काय. ते काय काय आहेत की परवा दिली ना आम्ही खीरीत घालायला.
तेज्यात
हा तेच की हां मग चारव काय काय आहेत की ते
बघायला पाहिजे ते चारोळे हाईत
हम्म.
आहेत बघितलेस.
ते डब्यात हा काय की
बघतो की त्याच्यात हायत काय बघायला पाहिजे.
हा.
बघ हाय काय दिसत का होय होय. त्याच्यातच हाय
तु घे.
हा अ. हम्
ते ती फोन केलती तिला - तिला सांगायला तीझी मैत्रीणच तीये. ऐश्वर्याची मैत्रिण. ति मला फोन केलती होती काल हम्म त्याचं बोलाल तो मग तितून बोलली तू ते कसं? काय म्हणता ना आमची शेजारची हाय ईतली म्हंटली.
हा
हम्म बोलालती मग तीला सांगितली तिलस्नी रेसिपी स माहित
हा हं - हं-हं
तर उद्या मग आज कामाला जा गावाला गेलती वाटतं.
हम्म हम्म.
मुळ खे कराय म्हटले.
चालतंय
चाल दहा मिनिटं होऊन गेलं.
अह तेवढंच नाही तस तेवढंच आहे की काय. आ थांबा? हॅलो
हम्म
हॅलो
हा बोला की आ
हा हा आता बंद केल्तर चाल. कई वूना?
हा दहा मनिट झालं की.
हा हा चालते चालते ठीवू काय?
हं हं
हम्म